हॅलो हॅलो.
हॅलो.
हॅलो.
हा हॅलो बोला मला काय करायला.
हॅलो.
हा असं आहे ना.
आवाजालाय.
याय लागलंय.
बोला की मॅम.
ह काय करायल तुम्ही हॅलो.
मी आता जेवले आणि बसले.
होय काय जेवला.
हा.
काय जेवला.
त्यावे वरणाची भाजी फ्लावर्स. ची भाजी चपाती भात मुगाची आमठी आंबा.
वरणाची भाजी.
पावटा.
हा पावटी आणि.
हा.
हो दोन दोन भाज्या होत्या.
हो.
आम्ही पण सकाळी जेवलं होय जेवढ सकाळी काही भात. केलता खिचडा भात.
हम्म.
खिचडा भात आणि हे अ मसुऱ्याची भाजी.
हम्म.
मग भात आणि भाजी खाल्लं.
का चपाती देन काय केला नव्हता काय.
नाही शधवीवरच भातच करतोय आम्ही.
हम!
कॉलेजला त्यांनी डब्बल घ्यायला लागले ना तेव्हा चपाती करतो
हा कोणत्या कॉलेजला आहे तुम्ही?
बिरनाळे कॉलेज
तुमचा आवाज येना जरा मोठ्यान बोलता. हा कोण कोणत्या साईड ला आहे.
फार्मासी
फर्स् टथ सेकंड इयर. मग तुमच्या अकरावी बारावी कोणत्या कॉलेजमध्येध्ये झाले.
अ म्हणजे अकरावी बारावी इचलकरणची ल कॉलेजमध्ये झाले दोन वेगवेगळ्या कॉलेजमध्ये झाल्या अकरावी झाल्या गोविंदराव कॉलेजमध्ये आणि बारावी एसीच्या
अछे मग हायस्कूल ला कोणत्या स्कूल ला होता.
हास्कूलला
हम्म.
हायस्कूलला जवाहर हायस्कूल म्हणून एक जवाहर नगर मध्ये कॉलेज हायस्कूल आहे. इसर्गॅरेंजीमध्ये तिथं होते
म तुम्हाला फिरायला आवडतं. कोणीकडे गेला ह त्या आधी फिरायला.
खूप सॅके ला गेलो.
मग तिथला काय तुमचा अ--नुभव असेल तर सांगायचीित.
अनुभव थांवा म विचारत वला कुठे गेल त त सांगतेो
हा.
हा. आमची एक फॅमिली ट्रिप गेली ती म्हणजे तीन वर्ष तीन वर्ष पण नाही खूप वर्ष झाली. ला सगळी पूर्ण अखंड फॅमिली गेली ती.
हा.
मामीच्या साईडचे होते ते आम्ही विजापूरला गेलतो तेव्हा विजापूर. बधकादून म्हणजे आम्ही ते हे असते ना पावनखिंड त्या ते करत करत गेलतो तिथून गेल तो विजापूरला मग विजापूरमध्ये दोन तीन दिवस
हा.
विजापूर काय विशाल गड सॉरी सॉरी विशाल गडमध्ये मी दुसरं सांगे विशालगडमध्ये गेलतो तिथं दोन तीन दिवस राहिलं. तिथे पायऱले चढायच्या अवघडा एक छोटा पायऱ आहेत तर.
हम.
मुळां आणि
हॅलो! आणि काय म्हणता.
ते इथो रा हहि ना दोन तीन दिवस.
हम्म.
हॅलो!
गुड हॅलो देवाचा द हॅलो आवाज आलाय.
तुमचा आवाज बारीक आहे का.
नाही तर इथे रेंज ची प्रॉब्लेम व्हायला लागली थोडी हॅलो! हॅलो! रेंज प्रॉब्लेम व्हाय लागली थोडी
हा हा ओके.
आपल्याचे हांब. विशालगडला गेल तो तिथून दोन तीन दिवस राहिले तिथून पाया पडून ते नाणी परत येताना ते वाघ झारा तेन नाहीये.
हा हा.
तिथं पण गेलत आणि ते हे बघा काय म्हणतात. ते मंदिर आहे किंवा महादेवांच डोंगरावरती हा महाबळेश महाबळेश्वर नाही दुसरं मार्लेश्वर काय तर
मलेश्वर
हा मालेश्वर तिथं पण गेल तर येता ना. तिथं हेले भारी होता अ तिथं खाली येताना ना पाहिर देवालतून पाया पडून पायर खाली तर तिथे छोटे हॉटेलवाणी असतात का नाही ते घातलेले तिथं जेवायला पण बसलेलो मी इथलं झुणका ते नाही भर तर झुणका होतं बहुतेक झुण आणि खेचा होता भाकरी खूप छान होते ति
हम्म.
हम्म तुम्हा ना अडतेजून का भाग. ठीच.
हम्म.
तेच हॅलो.
हा बोला.
आणि काय काय मग तुमचं कसं कॉलेजचं तेन
आमच आम्ही बी ए फर्स्ट इयरला आहे. ए एस सीकॉलेज मध्ये इथेचीचलकर रंजित
आणि काय दुसरी तुम्ही कुठे गेईल तर फिरायला त्यान
मी गेलेलो की आमची स्कूल ट्रिप गेलेली तेव्हा
हा कोणीकडे गेल.
आमची स्कूल ट्रिप गेली ती दोन दिवसासाठी रायगड महाबळेश्वर श्वर मारलेश्वर परत हम्म महाळ नाान टेरवण
हम.
हम्म.
तर आणि
गणपतपुरे तिथे गेलो फुल एन्जॉय केलेला परत रायगडची राजधानी बघितली. मी शिवाजी महाराजांची रायक पर रथ म्हाड हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बांधलेलं. तळे बघितलं हा चौदार तळे परत आपलं.
पण बांधलेलं नाही आहे ॲक्च्युली
तीन तयार केलेलंच ना.
हा म्हणजे ते होतं तळ पाहिलापासून त्यांनी फक्त ते अ हक्क दिल की तिथलं पाणी घेऊ शक त्या म्हणजे सगळ्या माणसांना सगळ्या. काय म्हणतात ह्युमान्सांना पाणी घ्यायचा हक्क आहे.
हम्म.
ते बांधले नाही. आणि बोला ना झाले.
परत हेला, महाबळेश्वरला गेलेलो.
हम्म. तिथं काय- काय केलं? तिथं मार्केट पण आहे म्हण मो
होय. त्या मार्केटमध्ये थोडी खरेदी केली. परत तिथं ते पाचगण नद्यांचा संगम झालेला आहे, ते मंदिर बघितलं. महादेव मंदिर बघित
हम्म. अ काय- काय खरेदी केली? काय- काय खरेदी केली?
तिथं चेरी. अदरवाईज ते एक हे होतं. काय ते? असं कानाला लावतेल ते.
कानाला लावतेल?
ते हे, नाही अस्तं थंडीत घालायचं.
हा, ते हेडफोन टाईपवाणी ना.
हा, हेडफोन टाईप वानी. ते खरेदी केलं. मग थोडं बरं. तिथनं निघलो, थोड्या वेळानं जेवायला थांबलेलं हॉटेलमध्ये, बारा वाजता.
हम्.
हम्म.
काय, खाल्लं तिथे?
तिथे मी, राईस आणि फक्त राईस खाल्लेला. मी एवढं काने खाल्लेलं. रात्री लय उशीर झालेला म्हणून, कोण काय जास्त जेवलं नाही.
हम्म.
आम्ही चॉकलेट्स ते न घेतलेले, तिथे. दुकानात.
हो. ती चॉकलेट चांगले मिळतात, म्हण.
होय.
जाम, जामतेन पण भारी भेटतो, तिथे.
होय. तिथे जाम ते न भारी भेट तर तुम्ही गेलेला काय? हा.
आणि स्ट्रॉबेरी कितिला तिथली?
स्ट्रॉबेरीच मी न एकच पॅकेट घेतलेलं. तिथे शॉ -स्ट्रॉबेरीचा रेट लय कमीय. फिफ्टीनना पावशर काय तर.
होय. होय महाबळेश्वरमध्ये स्ट्रॉबेरी उगत्यात. त्यामध्ये ज स्वस्तच असतं ना, म्हण
हम. परत, फॅमिली सोबत पण गेलेलो फिरायला. फॅमिली सोबत
होय. फॅमिलीसोबत महाबळेश्वरला! कधी?
महाबळेश्वरला नाही गेले. इथं एक तलाव आहे ना. कागल तलाव. कल हा, कागल मध्ये.
हा.
पाजर तलाव. हा, मिनी गोवा म्हणतात. तिथ गेलेले. फॅमिली सोबत. तिथे पण फुल एन्जॉय केला. हम.
तिथे आणि काय -काय आहे, मिनी गोवा मध्ये?
मिनी गोवा मध्ये, तिथं रेनडान्स आहे. परत हे बोटिंगचा आहे. डान्सिंगय, सिंगिंग आहे. हम.
आणि डान्सिंग सिंगिंग म्हणजे, ती जागा तेवढी छोटीशीच आहे ना ती
ते तलाव मोठं हाय आसत.
हा मग ते तलावरतीच बांधल्यात काय?
हा तलावातच बांधलेलं आहे ते सगळं. हम हम.
तिकीट पण आशिलना, तिथं आत जायला.
व्हयं. आत जायला तिकीट वीस रुपय हाय. अदरवाईज. आपल्याला हे तेन करायचं असेल किंवा, हम. काय ते बोटिंग तेन करायचं असेल तेव्हा, त्येचे चार्जेस वेगळेत.
होय. बोटिंग तेन पण आहे तिथं.
हा बोटिंग डेन पण आहे.
हो.
बरोबर. तुम्ही आणि कुठे गेलेला फिराय? तुम्हाला आणि काय करायला आवडतय.
मला आणि, अ- मला घरातल सगळंच करायला आवडतंय. आणि हे, काय ते. हां, म्हणजे खाद्यपदार्थ मधले वेगवेगळे पदार्थ त्यामध्ये एक्सप्रीमेंट्स करायला आवडतात.
हा.
जेवणामध्ये. अ-जसं की, आपण डोसा बनवतोय ना, तसं मला मूग डाळचा डोसा बनवायला आवडतोय.
हा.
तिला काय मूग डाळ बारीक करून घ्यायची. रात्री भिजवीत ठेवायची परत ती बारीक करून घ्यायची. बारीक करतानाच त्यामध्ये, लसूण आलं मिरची जिरं घालून बारीक. करायचं बारीक करून सगळं, पूर्ण पेस्ट आणि साईडला हेच्यात काढून. साईटला काडून ना, पातेलात किंवा कशात तर.
हा.. हा..
आणि थोडं पाणी घालून त्यांची, कन्सिस्टन्सी सेट करायची.
हां.
ते झालं की मग, आपण पोळ्या किंवा डोसा हे आंबोळी.
ओके.
एक मिनिटच, आणि तुमचं कसं काय?
माझं आता चालू आहे, कॉलेजला जाते. मला ढोल आवडतो. मग ढोल वाजवाय पण जाते.
चालाय काय तुम्ही?
होय. आता उद्यापासून प्रॅक्टिस चालू हाय. ते प्रेम ढोल म्हणून आमच्या इचलकरंजी मध्ये एक, हे तेनच्यात जॉईन झाले.
हुतय मग.
हां. हा. हा..